हॅलो.
हॅलो आवाज येतो.
हो हो येतोय.
बोला, काय करताय?
आता, कपडे धुवायचेत. बसली आता, कपडे धुयाचे राहिलेत फक्त, बाकी झालय सर्व.
असं
हम्म, तुमचं झालंय कामं सगळे?
चाललेत, आम्ही पण कामच करतो. काय मग, गेली मुलं शाळेत?
हो, सगळे गेले.
नाश्ता वगैरे झाला?
आताच केला नास्ता, आज काय वर टंकीत पाणी सोडलं हो तं आणि पाईपच फुटला पूरा
मग खूप कामाचा प्रेचर पडला असल?
नाही, पाईप फुटला आणि पूर्ण छतवर पाणी झालं मी पाणी चालू केलं, वर कपडेच घेऊन गेले धुवायला, तेवढ्यात तर ते झाला कुठ कुठाना, कशाचं, मग नंतरन परत थांबले कपडे धुवायची.
नाश्त्याला, काय बनवलं होत मग आज?
तलास खील्ली
हा, हा
हजबंड साठी केली होती, तीच खाल्ली म
म आज स्वयंपाकाची काय तयारी?
स्वयंपाकाचं केली, आज शिंक्याची डाळ, चपाती झाली, पोरांचा डब्बा झालाय. पोरांच्या, डब्याला काय आज, डालमसूरचा डाळकांदा केला होता.
आमच्यात पण आज वांग्याची भाजी बनवले, मेथीची भाजी मी पण, कपडे धुयला आलते
हम्म, हम्म
सगळे गेले कामाला हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो, सगळे गेले का म्हंटलं कामाला? येतोय, येतोय, मतानेच क हे झालता, बंद झाला
कॉल चा येत होता ना, त्यामुळं, हीकडे कॉल केला की परत दुसरीकड कॉल चालू होतोय.
हो, झाले का तुमचे सर्व कामं, गेले माणसं कामला
हो, हो गेले सासूबाई गेल्या थेरपीला
अच्छा
अ, त्यांना ते पॅरिलेस मध्ये अटॅक आला होता ना, दोन वर्षापूर्वी
हो
त्यामुळे त्यांचा हात वगैरे काम करत नाहीये अजून, तरी आता थोडीफार, हालचाल करतात त्या हाताचे
हम्म, व्यायाम खूप गरजेचा आहे, त्याच्यासाठी
हो तेच, रीथेरिपीला जातात ते
हा
फोन करत राहिल्याव मग थेरीपी चालू राथी नाही?
घरी व्यायाम करत नाहीत ते, असं म्हणजे घरी हालचाल करत नाहीत, म्हणून मग थे थेरीप पिसाठी पाठवतो आम्ही त्यांना, दोन तास, मग सांगितले त्यांनी असं, चपाती कोण करायला लागलं, तरी एखादी चपाती लाटायची, बेलन हाथ हतात घ्यायचं, फिरवायचं
आणि तो स्पंचवाला बॉल असतो ना, रबडवाला तसा छोटा त्यांनी पण, असा हात हात दिलं ना, आपल्या आपल्या हाताने, मग ते, पाची बोटांचा व्यायाम होतो ना. माझ्या पप्पांना पण तसंच झालतं, म्हणजे ते आता आयुर्वेदिक औषध खाऊ खाऊ त्यांच झालं, आता ते मध्ये आहे, पण ते स्वतःच स्वतः करू शकतात.
अच्छा
तरी पण त्यांचा, एक हात आणि एक पाय काम नाही करत पण ते स्वतःच म्हणजे करू शकतात, एवढं
नवीन नवीन झाला होता आ त्यांना पॅरलाइसचा अटॅक तेव्हा त्यांची अशी हालचाल काहीच नव्हती ना? मग त्यांना असं उठता बसता येत नव्हतं, स्वतःच असं काहीच करता येत नव्हतं त्यांना, मग तेच ना आता उठून बसवावं लागायचं, आंघोळ घालावी लागायची मग ते नंतर, नंतर मग ते हळू, हळू, हळू जसे थेरेपीला जायला लागले तसे, मग हा पायडी घालायला लागले स्वतःच्या हातानी साडी ब्लाऊज वगैरे स्वतःच्या हातांनी घालतात, आता काय नाही एवढं, फक्त वेणी घालावी लागते त्यांची.
हो, ते थोडंफार तर धुया हे होतच असतं
काय माझी मांस त्याला शरीराला थोडंस झालं ना, म्हणजे अंदरुणी, अंदरुणी, काय ना काय त्यांच ते दुखतच
हो, ना
बाकी घरात कश्या आहेत तुमच्या? जाऊ तुमची नवरा, मुलं
चांगले आहेत, जावेच आता काम झाले, जाऊ करती आता आराम.
आराम कराय टाईम भेटतो का तुम्हाला?
हो, भेटतो ना, काम झाल्यानंतर थोडं एक, दोन तास करतो आराम. काल काय काल, खूप वेळ ना, असं कंबर खूप दुखत होती त्यामुळं मग दुपारी हे ना, कुणाचेच कॉल केले पण नाही, उचलले पण नाही, झोपले होते.
हम्म हम आम्हाला तर झोपायला वेळच नाही भेटत.
का?
आमचे कामच चालू असत दिवसभर कारण आता काम होतात की मुलं येतात शाळेतून
हो ना.
आणि मुलांच मग आलं की जेवण मग परत ट्युशनचा अभ्यास मग त्यांना परत ट्युशन ला लावायचं.
पोर आता एक वाजू सरी असत ती पण करते आराम मग त्याच्यानंतर मग खाणं पिनं करू माझ तर चलत तस दोन तीन वाजू तर माझं असत काम. त्याच्यानंतर झोपते मग मी. काल काय झालं पोरा शाळेतून आले आणि पहिले मुलांनी फोन घेतला.
हा.
हा मुलाने फोन घेतला मग मुलाने पाहिला थोड्या वेळ मग नंतर ना मुलगी आली मग मुली मुलीने पाहिला थोड्या वेळ.
मुलांना कोण आजकाल दरपू म्हणजे अभ्यासात एवढं ध्यान नसतं तेवढा मुलांना मोबाईल
हो ना. नाही पण आता खूप म्हणजे शाळेत वाल्यांनी ना खूप हे केले म्हणजे पहिलं लॉकडाऊन जसं पडलं ना. सगळं मोबाईलमध्यच अभ्यास दिलाय सगळं ऑनलाईनच केलंयग. त्यामुळे पोरांच्या हातात मोबाईल फार याय लागलाय.
हो आणि आणि ते कसं अभ्यास कमी मोबाईल जास्ती बघत राहतात गेम खेळणं
बाकी काय चाललंय अजून?
काय म्हणताय?
बाकी काय चाललंय अजून?
काय नाही सगळे निवांतायेत आमच्यात पण सगळे शाळेत गेले मुलं. माणसं कामाला गेले आम्ही चालले आमच्या घरचे काम.
आता घरातले काम पण भरपूर असतात ना.
हो ना.
झाडू काढणे कपडे धुणे फरशी पुसणे कपड्यांचा घड्या घालणे.
नाही परत पानयचा राडा.
पाणी येतं आमच्या इकडं दुपारचं.
हो ना.
मग ते पाणी कधी खराब येतं कधी चांगलं येतं. त्याच्यात दोन दोन तास तर असेच जातात.
अच्छा. पाणी तिकडे पण खराब येतं का?
हा.
हेथ मधी मध येत होता खराब आता नाही येत आता येते एकदम साफ येते पाणी.
कधी वास येतो कधी अ पिवळ पाणी येतं. एक दिवस चांगलं येतं दोन दिवस खराब येतं एक दिवस चांगलं येत. कधी नळ येतात कधी येत नाहीत म्हणजे खूप पाण्याचा प्रॉब्लेम चाललाय.
आमच्या इथे पण मध इतकं पाणी घाण येत होत पुरा असा त्या ह्याचा नालीचा रेंदा असं पाणी येत होतं घांती इतका वास यायचा. पाणी भरून वाटत नव्हतं इतका घाण पाणी.
आमच्या घरी तर अशी मोठी म्हणजे पाण्याची टाकी आहे खाली. त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे ते पाणी बाहेर काढायचं म्हणलं तर एक ते दोन तास लागतात. एवढं पाणी आम्ही खाली घाली सगळं पाणी खाली केल म्हणजे एवढा आमला त्रास पाणी. हो असंच होतं म्हणजे पाणी काय वा असंच नाही घेऊ वाटत. म्हणजे थोडस जरी दोन बाजलं जरी चांगलं पाण्यात जरी गेलं तरी ते पाणी वापरू वाटत नाही.
हम्म हम्म.
सगळ्या घरात पाण्याचा वास बाथरूम मध्ये जरी पाणी टाकलं तरी त्याचा वास.
हम्.
एवढं अम् ही होत होत पाणी घाण्याची
तुम्ही नाही काय करत का दुसरं काम घरात बसून?
नाही तर हाऊस वाईफच आहे सध्या चाललं होत आता मध्ये कॉल सेंन टरला जॉब करायची पण घरातल्यानी नको म्हटले. म्हणून नाही केलं.
हम्मम.
मग तेवढेच जरा असं म्हणजे वाटतं ना की बाबा आपल्या हातात पैसा येई.
हा आणि घरच्यांचा पण हातभार होतो थोडासा पण ते घरचे ऐकत नाहीत ना.
तेच तर. नाही आणि सगळ्यांनी करून केलं तर होतय नाहीतर काय होतय.
हम्.
मी म्हंटल होत त्यांना मधी आपण मी करते म्हटलं कॉल सेंटरमध्येध्ये. तर मग म्हटले नको म्हटलेय राहून दे मग नाही के म्हटलं घरातलंच मग आपलं सध्या चाले
माझ पण म्हणजे असंच झालं काहीतरी. नाही म्हटले म्हणून घराच्या बाहेर नाही जायच.
हा हा.
मग घरात बसूनच चालू आहे सध्याला.
तुमचे मुलं कितवीला आहेत आता?
एक माझी लहान मुलगी आहे लहान गटात अजून पहिलीला नाही. गेली आणि मुलगा आहे पाचवीला.
पाचवीला आहे का मुलगा? अच्छा. अजून का फॅमिली मध्ये कोण कोण आहेत?
फॅमिलीत आमच्या सासू सासरे जावे मोठा दीर लहाना दीर आहे. आणि मोठ्या जावची दोन मुलं आणि माझी दोन मुलं.
अशी मिळून चार अकरा माणसं आहेत आम्ही घरात.
पुरा परिवार अस गेला कधी कुठे फिरायला?
जातो कधी लग्न बिग्न असलं तर कुठं बाहेर. चला तुमच्या संग बोलून छान वाटलं.
हो हो ठेव धन्यवाद.
धन्यवाद.